गोवेला पण
आ आ गोव्याला ह्याच्यावर. ते कुठला बीच आहे. ह मला एक मिनट एझेक्ट आठवू द्या. हम्म तुम्हाला बेटचं नाव माहिती आहे काय.
कामोल आपलं ते हे. काम आपलं प्याच आहे तिथे बी दोन तीन बीच आहेत.
मला ते नावच येईना झाले लक्षात नाही आता मल किती दोन वर्षापूर्वी मी गेले होते. अ बाघा बी नाही नाही बाघा बीच बाघा बीच. हा बाघा बीच मु मुंबईमध्ये आलं ना.
नाही तिथे तर गोव्यालाच आहे पण ते लांब आहे हची फेमस बीच. चांगलं म्हणजे आपल्या यंदा.
मग तिथंच गेलो असेल आम्ही बागा बीचला हम् म्हणजे. य मला बीचेस आहे पण ते पण तिथे गेलो होतो आम्ही फर्स्ट. ला आम्ही मालवणला गेलो मालव नंतर. तिथं गेलो अ संध्याकाळच्या मा मालवणला आम्ही. अ एक दिवस तिथं म्हणजे आम्हाला माहित नव्हतं एवढ्या. राईड वगैरे हा पण आम्ही मालवणलाच गेलो होतो. पहिला आणि मग एक दिवस दोन दिवस तिथं काढले. आणि त्याच्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी नाईट ला आम्ही गोव्याला निघालो. तिथून हा पण भयांनक रस्ता आहे तो म्हणजे मधून मधून आम्हाला काय माहित नव्हतं. रोड वगैरे, आम्ही मॅ-मॅप टाकून गेलो होतो, मग पूर्ण ना तो असा रोड ना. एकदम असा, कशामध्ये असा, नाही का. टर्नवाईस-टर्नवाईस हा नागमोडे. मग तसा होता तो. आणि त्याच्यामुळे जास्त, भीती वाटायची संध्याकाळचा रूट नाही का.
हा.
आणि मग त्याच्यामुळे, भिल होतो जास्त जाम, पण नंतर काय नाही, म हे होत. ते दोन गाड्या होत्या आमच्या.
हा.
आम्ही दोन ह्याच्यामध्ये गेलो होतो. एकच मिनट, थांबा पाणी पिते. एक मिनटं, उठून पे, उठून पे. हा आणि मग, अ इथून, मालवण मध्ये पण छान होतं. पण त सगळं जेवण वगैरे ना मालवणमध्ये कसं असतं, पूर्ण मालवणी. आपल्यासारखं जेवण नाही मिळत तिथे.
नाही ते कोकणी जेवणाची थोडस, तिथं मसाल्याची वेगळी आहे. आणि जास्त मासे-मासे चालतात ना ते
होय-होय आम्ही मालवणमध्ये तर खूप छान, मालवणमध्ये पण छान म्हटलं. का तर, पहिले ते मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला वगैरे भेटतात ना तिथं. मिळतात. हा मग पहिल्यांदा आम्ही काय केलं. मालवण मध्ये राहिलो, संध्याकाळच. पोचलो असेल, आणि मग. मालवण मध्ये, एक नाईट काढली आणि सकाळचं मग. हा उठलो, पाटे पाटेच तिथं काही ते मार्केट भरतं माशाचं हा.
हा-हा-हा बोंबिल, सुकटचे चांगले मिळतात तिकडं.
हो सुकेट सुकट बोंबल पण आहेतच पण. अ असे मासे आपल्याला. कर म्हणजे आम्ही काय केलं होतं जेवणासाठी. मासे आपण घेऊन द्यायचे म्हणजे विकत घ्यायचे आणि
हा ते बनवून देतील मग आपल्याला.
हा त्यापद्धतीत, एकच मिनट ह.
हा.
हम्म, मग ते पहिल्यांदा आम्ही, पहिल्या पहिला मार्केटला गेलो. आणि मग तेिथून सगळे मा-मासे वगैरे कोळंबी वगैरे नाही का. मासे-मासे कलेक्ट केले हा. कोळंबी तिथे छान असते. मग त्यांनी एवढी छान बनवली होती. आम्ही ते विकत वगैरे घेतलं. आणि ते बनवायला दिलं, आणि नाश्त्याला वगैरे गेलो आम्ही. नाष्ट वगैरे केला, आणि अंघोळ वगैरे करून, आम्ही बीच व गेलो. मग तिथे काय ते असतातच, मग आपल्याला काय म्हणजे प्रत्येक पॉईंट वगैरे माहित नसतो ना. त्यांच पॅकेज असतं. तिथं मालवणमध्ये
अच्छा.
हा, पण रूमचे भाडं वगैरे पण जास्त होतं. म्हणजे चांगले असं बीच लोग-लोग पाहिजे असेल ना, बीच लोग लोग पण एवढं छान छान रु रूम्स होत्या ना. छान होत्या तिथं हा डायरेक्ट हा बस म्हणजे समुद्र काठ टीच वगैरे स्लाइड वग ते चार हजार रु नाही चार हजार रुपये भाडवतोय वन नाईटचं.
अरे बापरे तर म्हणजे स्टँडर्ड हॉटेलमध्ये सुद्धा
होय होय आम्ही रात्रीचा साडेआठ पावणे नऊ वाजता आम्ही रूम्स घेतल्या होत्या. सकाळी बाराला आम्हाला ते टेकआउट करायला आवड ते चेक आउट
हो ते त्यांचं म्हणजे हेचा
म्हणजे तुम्ही सकाळच जर आला पहाटे पहाटे तर आपल्याला ते रु रूमचा युजफुल होतो. म ते कसं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते देतात ते म्हटलं आम्हाला ऑप्शन नस तो आम्हाला ते म्हणजे काउंटिंग करावं लागतं मंग ठीक आहे म्हटलं आता प्शन होता आपल्याला तर हवी होती म आम्ही घेतली होती शिर चा रूम आणि म त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बीचवर गेलो म तिथं पण पॅकेज होतं. म पॅकेजमध्ये पूर्ण राईड असतात आं ते हुंबाडन काय ते गाडी वगैरे असं भरपूर राईड होत्या पाच-सहा राईड होत्या. ते अ बू अम ते हे नसतं का आपण बलून्स वर उडतो आणि त्याच्यामध्ये तेप हा ते बोटीत तून मध्ये मध्यमंतरीन येतात आणि नंतर एकाला एकाला असं त्याच्यामध्ये बसवतात आणि म बोट सुरू झाली कि ते हवेत वरती वरती वरती वरती वरती जातो बाई. आणि नंतर ना ते असंहोय जम्प तर त्यो जंप दिले ना पाण्यामध्ये. तर ते असं बुडवताच बाय म किती कटकळ्या त्या पाण्यामध्ये गेल्या नं तर दोन तीन वेळा तसंच आणि म परत आता तिथं काय बोलता पण येत नाही ना जोपर्यंत यांचे ते टायमिंग होत नाही तो पर्यंत रिटर्न घेत नाहीत आन म गुटका खाऊन खाऊन लग मी आम्ही हाड ठा जण गेलो होतो मी जशी गेले ते नंतर कोणीच गेलं नाही त्याच लाईन मी म ते म्हटलं की आम्ही पाण्यामध्ये नाही टाकत अ आमच्या मिस्टराने मुद्दामुन म्हणून मला ते पाण्यात वगैरे टाक त्याला लावलं होतं. हा हा मग खूप छान म तिथून झाल्या म त्या पाच सहा राईट झाला. म त्याच्यानंतर आम्ही जेवायला वगैरे म थांबो होतो नाही का त्यांना सांगितलं म त्यांनी तांदळाच्या भाकरी आणि भात वगैरे आणि म ते मासे सुख्खे कोळंबी सुख्खे आणि त्यांच्या पद्धतीचा रस्सा. रस्सा मला नाही एवढं छान वाटलं का तर आपली टेस्ट कशी इकडची वेगळी राहते ना. गा सातार लोकांची टेस्ट वेगळी असे झणझणीत वगैरे आणि ते एकदमे गरज होती टेस्ट मला नाही हम्म. कमी देेटकेट मग आम्ही चांगले दोन तीन किलो मासे आणि कोळंबी पण दोन किलो असं ते बनवूनच घेतलं होतं सुक्क म ते जेवलं वगैरे आणि मग जरा फिरलो वगैरे आणि मग संध्याकाळ आम्ही आठ वाजता तिथून निघालो गोव्याला.
हां.
म त्या गोव्याला गेल्यानंतर मग तिथं त्या बीचवर सकाळी तिथो पण तसच दोन दीड हजार रुपये एका नाईटला त्यावेेळेस तर साडे दहा पावणे अकराला आम्ही पोचलोतो गोव्यात आणि सकाळी पण आम्हाला असच साडे दहाला तर रूम सोडायला लावली अकरापर्यंत तर सोडाच म्हटले होते ते
नाही तेच चेकआउटचा टाइम अकराचाच असतो ना
अकराचाच असतो हो मग झालं तिथं पण जास्त नाही आराम करायला भेटला मग तिथं गेल्या गेल्या जरा रूम वगैरे चेक करूसतवर मिळूसतोवर आम्हाला बारा वाजले म बारा वाजता आम्ही रूम घेतली आणि तेच्यानंतर झोपलो वगैरे मग सकाळयचं काय लवकर उठावं लागलं तिथे जायचं जायच बघायला वगैरे म्हटल्यानंतर
हा
हा मग झालं मग तिथं पोहोचलो आणि मग सकाळच अकरालाच होत बीचवर जाण म्हटलं ऑलरेडी ऑलरेडी आम्हाला आधिच रूम सोडावी लागली मग का तर सोबतच घेतलं होय आठलाच सोडली आम्ही रूम
अच्छा
उरकल वगैरे आठला रूम सोडले अ सगळ्या बॅग्स वगैरे गाडीतच ठेवल्या आणि मग गेलो बीचवर मग बीचवर तिथं काही एवढं हे नव्हतं म्हणजे ती कसं नाईटला छान आहे गोव्यामध्ये
संध्याकाळचं
हा संध्याकाळचं छान
हा ते म्हणजे तिथं ना म्हणजे विदेशी पर्यटक आपल्याकडचे पर्यटक सगळे फिरणार आणि जे ड्रिंक्स घेतात ना
हम्म चांगल आहेत ते हा तिथं जास्त ड्रिंक मध्येच म बऱ्यापैकी सगळे ड्रिंक मध्ये
मला वाटतं नाईंटी पर्सेंट कोणी घेत नाही ना तरी तिथं म्हणजे ते ते वातावरण बघून घेतातच
घेतात होय
आणि ते काय नॉर्मल आहे घेतलं तरी काही हरकत नाही फक्त तुमची तस म्हणजे मिस्टर किंवा मिसेस विचारल पाहिजे नको
तेथे नव्हता आम्ही जेवढे होतो कपल्स वगैरे दहा जण पण त्याच्यामध्ये कोण नव्हत तस त्याच्यामुळे आम्हाला त्यात काय हेच नाही मग आम्ही बाकीच वगैरे एन्जॉय केला मग आलो तिथून मग एवढं असं काही गोव्यामध्ये बघायला नाही भेटलं आता बघू नेक्स्ट टाईम नाही जास्त आम्ही थांबलोच नाही ना अ आमच्या इथं घरी जरा प्रॉब्लेम झाला म्हणजे वारले वगैरे नाही का मग ते आम्ही स कायचं आता त्या दुसऱ्या दिवशी आम्ही राहणार होतो नाही का मग नाईटला वगैरे हे करून आम्ही दुसऱ्या दिवशी सं सका काळी निघणार होतो आणि ते इथ वार ल्यामुळ आम्हाला त्याच दिवशी निघायला लागला मग आम्ही तिथे एकला तर तिथून निघालो पण सकाळचच आम्ही रूम वगैरे काही घेतले नव्हते डायरेक्ट तिथून निघा लो रस्तलाच आल्यानंतर जेवलो वगैरे आलो मग घरी असं झालं त्यात अचानक घडल्यामुळं आम्हाला यावचं लागलं लगेच मग आता बघू नंतर हे म्हटल्यात जायचं म्हणून
आता पुढच्या वेळेस आहे ना दूधसागर बघा दूधसागर खूप चांगल ठिकाण आहे.
हा गोव्यामध्ये का?
नाही गोव्याच्या अलीकडच म्हणजे गोव्या च्या आणि कर्नाटकच्या बॉर्डर वरती आहे.
होय का?
हो खूप म्हणजे तुम्ही जर म्हणजे दूधसागर आहे ना तिथं ते चेन्नई एक्सप्रेसमध्ये सीन आहे बघा ते थांबते ट्रेनने तिथं.
हम्म हम्म.
शाहरुखानला ते उतरवतात ना तर तो मोठा धब तेव्हा एवढं म्हणजे भारताला सर्वात अ म्हणजे मोठा आहे तो धबधबा अशा म्हणजे जास्त हे असणारा फ्लो असणारा.
आहे का?
हा तर लोक मोस्टली गोव्याला जातात पण दुधसागर जात नाही दुधसागरला एकदा गेलं ना कारण निसर्गाच रुद्र रूप म्हणजे काय तेव्हा कळतं आपल्याला.
होय ना.
हा म्हणजे कॅसल रॉक स्टेशनच्या आणि त्या याच्यामून म्हणजे दुध-दुधसागर स्टेशनच आहे हे.
हम्म.
कोकण रेल्वेने म्हणजे तुम्ही समजा बाय रोड पण जाऊ शकता पण ट्रेनने जायचं.
होय ना.
हा तिथ थांबायचं तिथ खूप सुंदर धबधबा आहेे तो. पण मी माझं लहान भाऊचे पोस्टिंग असताना मी तिथं मी म्हणजे मी पाच-सहा वेळेस गेलो दुधसागरला.
हा हा हा.
हो दूधसागर खूप चांगलं ठिकाण आहे.
म्हणजे मी ऐकलं पण नाही अजून खर तर ते. म्हणजे असेल एवढं म्हणजे माझ्या ऐकण्यातच नाही ते. चाल.
अच्छा, हा दुधसागर तुम्ही एकदा गुगल सर्च केलं ना तुम्हाला कळेल.
होय ना, ते हा ह्याला गुगल वर अजून म्हणजे असं काय मग हे बेसिक महाबळेश्वर म्हणा. मग आमच्या इकडचे सगळे रुटचे कोल्हापुरला ते पन्हाळगड अ ह्याच्यावर अ कुठलं गं आता इथे तेे. काय मला नावाच येईना अ आमच्या इथे अजिंक्यतारात ते वगैरे आहेत, हा ते हेच हम्म.
असल
हा तो पण खास नाही परत ते आपलं सज्जनगड.
हा सज्जनगड पण जरा राजगड. किल्ला जर म्हटलं ना तर आपला प्रतापगड.
परत त्याचे तिकडे नाही गेले आ आता मला वाटलं तिथे पण आता जास्त पाऊस असल्यामुळे म्हणजे तिथं जरा रिस स्क असते ना म्हणून मग ते म्हटले नको.
ठीक आहे आपला वेळ झाला चला बाय.
हा हा झाला टाईम.
हो, चला गुड नाईट.
हा बाय बाय गुड नाईट.